लागला लागला म्हणजे तुझे पण झाले का. पाच का चारच झाले असतील मग.
तो बहुतेक मग तो झिरोचा ते कालच सबमिट झालं त्यांना घेतलं नाही वाटत मग.
हो असं असेल मग बहुतेक. चला बरं झालं ना, म्हणजे तुझा कॉल वाया नाही गेला.
पण ते झिरोच सबमिट झालंय की.
हा पण मग पाचवा कसा त्यांनी मग एक्स्ट्रा कसा घेतला.
काय माहिती.
जाऊ घेतला तर घेतला आता काय. हम् मग बाकी अजून काय. काय करतेस ते ह्याची रांगोळी बनवते का तू ते आपण कार्पेटसारखं बनवतो ते.
हा, हा, मॅट वरती उलनची फर उलनची.
ते भारी दिसते.
होय. आणि एकदा बनवलं की टेन्शन नाही, नाही आता फर्स्ट टाइम बनवणार हाय. मग ते काल फर आणलेय मम्मीन. मग आता ते सगळं गुंताय त्याच्यामध्ये मग आता त्याच आता फोनवररती बोलत-बोलत. ते रोल करती.
हम्म, हम्म, मी पण त्याच मी फॅब्रिक ज्वेलरी बनवते.
हो.
हा आपल्या साडीच्या ब्लाउ म्हणजे साडीला मॅचिंग किंवा खणाची. असे जे कापडापासून अशी हलकी असते ना ती ती बनवते परत. त. भोत्याची पण बनवते, विणून चिटकूनवाली नाही बनवत मी म्हणजे यूट्यूबवर बघ बघित. तर ते चिटकून चिटकून बनवतात, पण मी विणून बनवते दोऱ्यात विणून.
मग तुम्हाला ते अ सोन चाफ्याचे वगैरे. ज्वेलरी असते ना ती तस वगैरे बनवताय तुम्ही.
हा तसली बनवते. वि विणूनवाली सगळी बनवते चोकर. ठुशी परत अ. तनमनी, ब्रेसलेट, पैंजण. तेिव्हा आ रिंग असते विळून पण रिंग बनवता येते त्याच्या साच्यावर बांगडे. ते विणून सगळं बनवते आणि फॅब्रिकचं पण बनवते.
ह् ह् माझी फ्रेंड पण आहे, ती पण हे बनवते. ते म्हणजे तिनं क्लास जॉईन केलेली.
हम्म.
ए अचछा. त्याचे क्लासेस पण आहेत ना ते नथ वगैरे सग.
हो हो हो. मी तो भेणून करायचा वाला क्लास केलेला पण तो आता नाही, तो मी खूप आधी केलेला, खूप वर्षात. राजजू.
हम् हम्..
ज्वेलरी वगैरेचं असं काही फॅड नव्हतं. हा इमिटेशन ज्वेलरी बनवाय
मग तुम्हाला तिथ हे बनून तुम्ही अस अ वेडिंग वगैरे कुणाचं काय काय असतं तिथं तुम्ही असं हे सेल करू शकताय की आणि
हा म्हणजे आता बरेच हे हे लागतात नाही. एक्झिबिशन म्हण किंवा स्टॉल्स असं जर स्वस्तात मिळाला ना स्टॉल लावायला एखाद्या एक्झिबिशन मध्ये
हा हा हो हो.
लावते पण कसं ग जॉबमुळे असं ना त्याला असं खूप खूप असं बारीक काम असतं खूप असं वेळ द्यायला लागतं. तो हो मग मी अशा एकदम लिमिटेडच अ ऑर्डर कर किंवा मग आता घरात तर असतच ना कोणाच म्हणजे ओळखी पाळखीत नातेवाईकांचा कोणाचं काय असतंच ना.
हा हा. मी पण तसच करते मला पण कॉलेज मध टाइम भेटत नाही अस सुट्टी वगैरे असली तरच ऑर्डर घेते. नाहीतर मग आता घरातले ओळखीचे असले तर जायलाच लागते दुसऱ्यांचे घेत त्याने आमचं करत नाही असं बोलते.
तेच तेच म्हणजे मा माझी मुलगी पण मेहंदी काढते ना ती पण ऑर्डर घेते पण तिचं पण असं म्हणजे मी तिला आवडत म्हणून ती शिकते पण आता बघून बघून कोण विचार की आम्हाला काढते मग मी तिला म्हटलं की असं फुकट मध्ये नही काढायचं म्हणजे स कमी पैसे घे पण फ्री दिलना पण लोकांना त्याची किंमतच नसते हाम तेना असं वाटतं की फॉर अ ग्रँटेंड मग एवढी काढ तेवढी काढ अशी काढ तशी काढ अशी डिमांड. खूप करतात पण मग असं फ्री म्हटलं का अ म असं त्यांना मनानी पण नाही वाटत. त आपण एवढे काढून घेतलं तर जरा दोन पैसे तरी हातावर ठेवावेत.
होय.
मग तिला म्हटलं कुणी पण म्हटलं ना तर पहिलेच सांगायचं की चार्ज पडेल किती चार्ज पडेल ते जाऊ दे. पण ते मी पैसे घेणार हे असं स्पष्ट सांगायचं म्हटलं. कमग. कारणामध्ये आमचे तिकडे जरा दोन लेन सोडून राहतात. तर त्यांनी अ तिला बोलवलं मेहंदी काढायला ये म्हणून चार दिवस मागं लागले आणि मग तिने काय बोल मी नाही पैसाबैसा जा आणि आठ दहा लोकांनी मेहंदी काढून घेत याव आणि नुसते शंभर रुपये तीच्या हातावर ठेवले मग ती म्हटली की अ हा मग ती ती पण शहानी ती म्हटली नको काकू एवढे तर कशाला. ठेव्हा आम्हाला म्हणजे नाही का कशाला पैसे देता ती पण अशी म्हणली तरी त्यांना कळलं नाही की की असं का म्हणले. म्हणजे नाही का आपण असं ते अ एकशे एक रुपये वगैरे अस शेगुणचे देतो तसं मग ती पण ती म तिने नाही घेतले ती म्हणली नको काकू नाही घेत म म्हणून नाही का पण त्यांना असं वाटलं की नाही घेत म्हणजे ही नाही नाही म्हणते त त्यांनी मग विचारलं पण नाही मग नंतरच्या वेळेस एक होते त्यांच्या मुलाची मुंज होती. त्यांनी विचारलं तर त्यांना मी सरळ म्हटलं की का काढेल म्हटलं ती मेनली काढतेच ती पण ते चार्जेस असतात म्हटलं ते तुम्ही केवढी काढणार त्याच्यावर आणि कुठलं काढणार त्याच्यावर मग केव्हा ती म क्लिअर हां बरं बरं ठीक आहे. म पण कारण मेहंदी काढायला किती पाट दुखून येते हात दुखून येतो आणि डोळे दुखतात किती काढणाऱ्याला प्रॉब्लेम असतो मग आ मग तेच ना. मग तेवढं तर लोकांला वाटायला पाहिजे लोकांना तर काय ना फुकट ही एवढं मिळेल तेवढं पाहिजे नसतं एवढ्या काड्या घुड्या बंगलेर
आमच्या इथे तर सगळेच असलेच आहेत
तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये भारी भारी घरांमध्ये राह चार चार फोर व्हीलर घेऊन फिरता आणि तुम् मला असं फुकट मध्ये घ्यायलाय वाटत पण नाही म्हणजे जर तुम्ही बाहेरचा आर्टिस्ट कोण सांगितला असता तर तुम्ही पैसे दिलेच असते ना त्यालामग
आणि आम्ही आठतीस सारखीच मेहंदी काढतोय ना
मग ह असं मग तेच की
मी तर एकीला इथच शेजारी आहे तिला अस पूर्ण करून अस ह्याची मेहंदी काढलेल छापून असं पूर्ण नमोर अस ओरिजनल वाटत होतं त्या अशी मेहंदी काढल तरी मला एक रुपये पण नाही दिली
मग तेच मग मला राग येत म्हणजे फार अस तुमचं जर खरंच तुमची परिस्थिती नाही बाबा मग तुम्ही म्हट की नाही मी देऊ शकत पैसे पण मला काढशील का तर गोष्ट वेगळी पण तुमची परिस्थिती चांगली असताना सगळं चांगलं असताना तुम्ही असं म्हणजे विचारत पण नाही तुम्ही की किती पैसे द्यायचे आता तू एवढी छान मेहंदी काढली आणि तुला सांगते माझ्या मुलीच्या तू म्हणजे ती पण धावीत आहे त्या मानाने तिचा हात भारी वळतो बरं अशी अ ते नवरीची बिवरीची पण मेहंदी काढते ती ते डोली बिली काय काय काढतात ना अ नवरीच्या हातावर ते कृष्ण राधा विधा काय ते तसल पण काढते ती पण तुम्ही काढून घेतल्या तुम्हाला तर जीवाला वाटयला पाहिजे ना का बाबा एवढं भारी काढलंय तिने त आपण दोन पैसे तरी विचारावे की किती पैसे द्यायचे भले ती ती जरी पाचशे म्हणली तुम्ही तीनशे द्या आपण बिचारा तरी का किती पैसे देऊ एवढ्या चांगल्या का ह ते
नाही सांगतानाच सांगायचं ह हजार नाहीतर पंधराशे रुपये रेट सांगायच तवा कुठ सातशे आठशे रुपये
नाही मग आता मी काय केलं माहिती आता हे आपले असे फोटो काढून ठेवले आणि तिला म्हटलं की हे बघ त्याच्या खाली असं प्राईज लिहून ठेवले असं सांगायचं की बघ एवढं काढायचं ना तर एवढे पैसे एवढं काढायचं तर एवढे पैसे असे ते फोटोच काढून ठेवले मग मी आणि म्हटलं कुणी पण तुला विचारायला आलं ना तर त्यांना म्हणायचं का माझ्या आईला विचारा म्हणजे मी काढते पण माझ्या आईला विचारा कारण तिला अजून तसं एवढं व्यवहारण्या नाही ना ग आणि तिला असं वाटत का आपल्यापेक्षा मोठे आहेत मग आपण कसं बोलायचं
होय माझ्यासोबत पण तसच होते
तिला मी तेच म्हणलं म्हटलं तू कोणी पण विचारलं ना मेहंदीचां तर म्हणा काढेल मी पण आईला सांगा तुम्ही नाही का मग आई बोलते बाकीचं पैशा रिशाचं.. मग तिला असंच सांगून ठेवलं मी.
हा.
ह. हा मग काय आणि कसं होतं का आता मला पण माहिती आहे एवढं पाच पाच सहा सहा तास बसून मग घरी आली की! म्हणते आई माझं पाठच दुखली आणि माझं मानच दुखली असं.. घरी आल्यावर करते. म्हण.. काय म्हणलं तुला बोलायला काय झालं म्हणलं. सरळ बोलायचं की आता एवढी मेहंदी काढून झाली ना म्हणला आग लेच सांगायचं की ह्याचे एवढे चार्जेस. ह..
होय नाही तर मेहंदी काढायच्या आधीच सांगायचे तुम्ही केवढी काढणार आहे म्हणून त्यांना विचारायचं आणि.. काढून झाले की त्यांना का केवढी काढणारे विचारायच आणि एवढे..
लगेच पैसे सांगायचे हा मग काय नाही आता ती काय करते ती म्हणते.. ते आईला वि खरा.. मग मला कॉल आला की मी सांगते की व्हॉट्सअप नंबरवर ना मी तुम्हाला चार्जेस.. ते शीट पाठवून देते. मग काय तर. असं तल्याशिवाय नाही ग.
नाही लोकजारला एक बादच असतात.
ह आता मी कधी कधी नाही का कुठल्या कार्यक्रमात वगैरे असं सारखं सारखं कुठं आपण स.. पुण्याचा बिण्याचा घालून जायचं ना. ते रिस्की पण वाटत मग मी ती माझी माझी माझीच बनवलेली ज्वेलरी घालून जाते. ना मग लोक.. करारतात. की कुठून घेतली काय घेतली मग मी सांगते मीच बनवली मग गल.. ेच म्हणतात हा मग काय एवढा तर काय त्रास थोडी पडतो ते काय एवढे तुकडे ताकडे राहिलेलेच वापरते. मग मी सरळ म्हटलं मग एक काम करायचं तुम् तुम्ही करून बघा म्हणलं माझ्याकडचे.. तुकडे तकडे आणून देते तुम्ही करून बघा तुमच्यासाठी.
होय.
अ मग बरोबर आहे ना!
होयच. कि त्यांना खरा केल्यानंतर मग समजेल.
हा आमा. मग एवढ्यालाच कशी देते जरामध्ये काही एवढं थोडी लागतं कितीला विचारलं प मी मी सांग.. मर् करतो मार्ेटे.. क मी सांगितलं ना तरी असं म्हणतात अर एवढं महा तर एवढंशा तुकड्यांचं तर बनतं आहे असं.. तसं मग मी म्हणते मग तुम्हीच करून बघा तुम्ही करा मला गिफ्ट करा म्हणते.
हा त्यांना बलायचं तुम्ही आणून करा मी तुमच्याकडनं विकत घेतो.
हा मग मी तस म्हणलं तुम्ही करा आणि नाही कधी जरा असं गिफ्ट नातेवाईकांच अस कधी जरा.. असं द्यावं गिफ्ट म्हणून नाही का. मम्मी म्हटलं बा असं करते तुम्ही करा मला गिफ्ट द्या.
हो.
मग तेव्हा नसते तेव्हा बरोबर ना मग नाही आम्हाला.. कुठ वेळ आण मला कुठ येत तुला येत म्हणून सांगतो मी म्हणलं मी शिकवते की्! पण घेते म्हणल या. प क्लासची फी बरा आणि क्लास घेते तुमच्यासाठी चार पाच लोकांसाठी.. तुम्हालाच तुमची करता येईल तर तसा पण नको असता फुकपट्टच पाहिजे सगळ..
होय.
मम का! आणि मग असं बोललं ना का असं म्हणतात.. कि बाई कशे बोलते आगव नाई नाई मी मी नाई करत आता तू कट कर मी एक थोडं ना अर्धा तासानी करते मी आता मुलीला घ्यायला चाल्लेय क्लासला
बर बर चालतेय चालतेय ठीके बाय